हॅलो.
काय करतेस?
हम्म काही नाही बसली. तू?
हम्म हम्म. मी पण काही नाही. मग? बाळ काय करतय?
बाळा आहे की झोपलेय बघ आत्ताच.
ह.
हा.
अ मु होतेय ना. मग असं मामा तिला बाहेरच काय खाऊ नाही. मग आमची मामी ना तिला घरीच नूडल्स तेन बनवते. पण अशी एकदम हेल्दी. बाहेरच असं काय नाही.
हा हा हा.
रेसिपी.
हॅलो.
हॅलो तुझा आवाज जरासा आवाज तुझा जरा कटतोय बघ. म्हणजे रेंज नसल्यासारखं होतय. म्हणजे तू बोलच. कट करू नको. हा म्हणजे कट करू नको. नाही तर ते टायमिंग हे होतय. ज जरी या आव म्हणजे रेंज जरी हे झाली ना, तरी सुद्धा बोल तू.
आमच्या मामी काय करते. असं हेल्दी रेसिपीज तयार करत घरीच करतेत. असं पहिल थोडं गव्हाचं पीठ घेतय. नूडल्स ची सांगते. थोडं गव्हाचं पीठ घेतात. म्हणजे बाहेर आपण घेतो मैदा. आण ते पण कसला असतय आपल्याला माहित नसतय. म थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं. अशी पालकची चार पाच पाणी अस धुन घ्यायची. आणि त्याची प्युरी करून ना, त्यात ओतायचं द हच्यात. आणि थोडस मीठ घालून तो दोप पूर्ण मोळून घ्यायचा. आणि थोडस तेल लावायचं. आणि साईडला ठेवायचं. म्हणजे कसं? ते नूडल्स मध्ये गव्हाचा सुद्धा त्यामुळे आपल्याला, गहू आपल्या शरीरासाठी चांगलाच असतोय नई. हिट मिळते या. हो. आणि पालक मुळ मुलांच रक पण चांगलं राहते. परत केस चांगले वाढतात. असं. मग ना, भाज्या कटिंग करायला घ्यायचं. असं थोडस म्हणजे हे घ्यायचं. काय म्हणतात त्याला? टॅक्सीकम ढबू मिरची. आणि भपका मारते ना ती, त्या मुळ लहान मुला ते बनवताना थोडं कमीच घ्यायचं.
होय म्हणजे एवढी तिखट नॉर्म नॉर्मली मिरचीपेक्षा एवढी तिखट नस
तिकट नसते पण ती भपका मारते ना नंतर. त्यामुळं थोडीशी घ्यायचं. गाजर घ्यायचे कांदा पण थोडासाच घ्यायचा गाजर आणि टोमॅटो जास्त, यूज करायचे अशी बारीक फाईन चॉपिंग करून घ्यायची. जर बाळ तिकट खात असेल तर थोडीशी मिरची ज्या वेळी आपण पालक मिक्सरला लावतोय ना. त्याच वेळी थेयात एआधी मिरची पण टाकून मिक्सरला लावून घ्यायची आणि. हे सगळं चॉप करून घ्यायचं हे युज करायचं नाही. तेल थोडस तूप टाकायचं आणि पहिला, कांदा सगळा कांदा गाजर आणि हे भाजून घ्यायचं. ढबू मिरची आणि मग नंतर त्या हे घालायचं टोमॅटो आणि, पूर्ण टोमॅटो घातलं ना ते पूर्ण थोडं थोडं अस पातल, लरी होऊपर्यंत ते भाजून घ्यायचं.
हां.
आणि मग नंतर, हे करायचं दुसऱ्या साईड ला पाणी उकळायला ठेवायचं. भाज्या चिरत असतोय त्याच वेळीवर आणि आपण जे ते पीठ मळल्याल असतंय ना ते ते शे हे असते की आपलं. शेव पाडायचं मशीन?
हा हा.
ते ना त्या पाणी गरम उकळलेलं असते ना. तर थोडस तेल होतायच आणि ती शेव च्या मशीन म पूर्ण गाळून घ्यायचं पीठ म्हणजे ते असं नूडल्स टाइप हे होतंय ने. आणि ते पूर्ण हा पूर्ण शिजलं ना तर ती फुगतय मग ते काढ ढून घ्यायचे चाळणीत एका का गाळून ठेवायचं साईडला.
हा.
आणि मग नंतर ह्या सगळ्या भाज्या सोप्ये करून घ्यायचे जर त्यात थोडंस त्याला लागेल एवढंच जरासं हे घालायचं. मीठ आणि थोडस टोमॅटो सॉस घालायचं बाकीचं. शेजवान वगैरे एवढं काय लहान आपल्यासाठी बनवालं तर घ तले तर चालत्यात सगळे साॅस पण लहान मुलांसाठी बनताना नाही घालायच म्हणजे ते शेजवाांमध्ये तेण बाहेरच्या केमिकलच असतंय ना. एवढं कुठं हे असतंय आणि थोडस आलं लसूणची पेस्ट घालायची. आणि ते सोफे करून घ्यायचं सगळं. व्यवस्थित आणि नंतर ते आपले नूडल्स असतेत ना?
हां.
ते त्यात घालायचे आणि थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे. म्हणजे स्ट्री फ्राय करतोय ना आपण तसंच भाजायचं विदाऊट पाणी बिनी काय युज करता.
हा हा.
आणि ते सगळे भाज्यातून मिक्स झाले ना जास्त टोमॅटो घातलेला असतोय ना. त्यामुळं सॉसेसची जास्त गरजच पडत नाही.
हम्म हम्म त्याच्यामुळं टोमॅटो जास्त वापरायचा काय?
हा एकदम बारीक चिरलेला म्हणजे ते असं पूर्ण भाजत आल्यावर असं पूर्ण मिक्स होऊन जातोय ने हा. असं करायचं आणि हे करायचं आणि असं नॉर्मली मुलं भाज्यातेन खायला बघत नाहीत ना, पण काय तर करून दिलं तर ते भाडनाचा विषय जातोय आणि सगळंच होऊन जात आमची मामी दर संडेला असं त्यांना काहीतरी काहीतरी करून देतीया
वेगळं हा हा हा
ती भात पण अशीच बनवत्या अ भातासोबत ना भात शिजत आला ना खूप ते हे तिकून उघडत्या आणि त्यात चार पाच हे घालून ठेवल्या वालकची कानं आणि नंतर ते कि मिक्सरला लावायची आणि ती आमच्या बाळाला पा म्हणजे आमचे गुरुत्व द्यायची केस ईतके दाट आहे ईतके दाट आहे खुप जगानंतर म्हणजे पालक आपल्या पालक म्हनुन
हा हा हा
असं ती बरोबर पण असेल प्रॅक्टिस असतय भरपुर
हा हा
मग गव गव्हाच पिट घेत्या थोडं त्यात ईस्ट म ईस्ट जरजराशी ईस्ट मध्ये पहिला थोडीशी साखर आणि गरम पाणी घाल गरम म्हणजेच कोमट पाणी घालून ठेवत्या साईडला एक अर्धा चमचा बिस्ट घेता आणि हम्म एक घ घव्हाचं पीठ घेत्या आणि ते हे करतीया आणि आपल इडलीच भांड असते ना ते गरम करायला ठेवता तोपर्यंत पाणी घालून बर इडलीच्या भाड्यात ना ते ठेवत्या हे एक चमचाबर घालून ते डो असं आणि खाली तेल लावत्या थोडं आणि वरती थोडस तेल लावता आणि ते ठेवता उकडावायला अस आणि ते उकडत आले ना की चुकतेत नाही आणि असं सेम आपल्या बर्गरला पाहूनच नाही फ त होऊन जातात छटे छोटे होऊन ज मुलं किती जे खातात आपले छोटीच असतात
होय
मग कणी तेहे करतात नंतर त्याला थोडासा केचअप लाऊन गाजर काकडी टोमॅटो कांदा घालून कणी असं बटर हे पण करतात पॅटीस पण घरी बनवतात एक बटाटा उकडतात त्यात हळद परत थोडस मिरची कोथिंबीर पुदिना थोडासा जिर असं हे मिक्सरला लावतात ते थोडस काळ मिठ घालतात म्हणजे टेस्ट लागतो असं मिक्सरला फिरवतात आणि त्याची थोडीशी चटणी करून घेतात आणि ते पण लावत्यात आणि याच्यात पण घालतात बटाट्यामध्ये आणि थोडासा कॉर्नफ्लावरच स्लरी करतात तयार त्यात ती हे बुडवतात टिक्की आणि तव्यावर ना भाजून घेतात तूप लावून जरा छोट्या छोट्याच बनवत तसं आणि मग नंतर ते पावामध्ये ते घालून कट करून देत
हम्म हम्म हा हा
आमच्या मामांच्या घवनीभर मुलींना असं बाहेरचं काही खाऊन माहितीच नाहीये
हा हा म्हणजे घरीच सगळं करताय म्हणल्यावर हा, त्याच्यामुळं
त्यात बाहेरच पण त्यांना घरीच बनवून देतात. आता मंजुरी ते न पण तसच करत्यात, त्या
होय, ह ह ह
असं बाहेर कसले पण सॉस युज केलेले असतात नाही. त्यामुळे सगळं घरी
सगळं घरीच काय हा होय म्हणजे मी पण करत इथेच ओ घरी म्हणजे आमच्या पण नंदीचा मुलगा आहे इथंच म्हणजे तो शाळेला जो आता हे अ प्ले ग्रुपला येतो आता मग हा मग त्याच्या पण डब्याला पण लागतात ना डब्याला पण काय- काय करायच असतय मग मी पण करतोय. मग आता कालच मी हे केला होता रवा केक केला होता. म्हणजे साधा सोपाचा आहे तो हा म्हणजे कस रवा वा एक वाटी आणि साखर एक वाटी आधी मिक्सरला त्याची बारीक हे बारीक करून घ्यायचं करून घ्यायचं ते आणि त्या हा मग ते मिक्सरला लावून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी अ दही आणि एक वाटी दूध घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं.
आणि फ्री हटर करून ठे- कढई तोपर्यंत फ्री हीट करायला ठेवायची. आणि मग हा मग त्याच्यानंतर थोडासा खायचा सोडा आणि आपला वनेला इसेनस टाकायचं त्यांच्यात ते अ एक पंधरा ते वीस मिनिटासाठी बेक करायचा म्हणजे तो केक म्हणजे होतोय तयार म्हणजे जर करायला. होय मस्त होतोय, रवा केक खाल्ला त्यांना पण खाल्ला आवडीन आणि हा
मी आईस केक बनवते. अस रवा के कधी ड्राय नाही केला मी एकदा ना खजूर केक ट्राय केलेला आणि तो पूर्ण मी मैदा युज करायचं सडून ना हेचं पीठ कशाचं तरी पीठ होतं ते ते तांदळाचं होत बहुतेक आणि ते पूर्ण खजूर दूध सगळं वाया गेलेलं तेव्हा पासून
अगं- अगं -अगं हा मग ते कस रवा्या रव्याचे केक मस्त होतात ते घरच्या घरी म्हणजे आपण सुद्धा चहासोबत पण आपण खऊ शकतोय ते. म्हणजे एक एकाना आवडते ना हा म्हणजे मग त्याच्या डब्याला पण होतंय आणि लहान मुलं आवडीने केक वगैरे पण खातात. ब बेकरीत न कसं जास्त बेकरी प्रोडक्ट पण देऊन चालत नाहीत. लहान मुलांना त्यां छाती वगैरे भर भरतेय ना ते क्रीमच्या
आणि मोस्ली मदामुळच ते त्रास होतो
हा त्याच्यामुळं कस आणि आता वातावरण पण दमट आहे. त्याच्यामुळे बाहेरच पण जास्त देऊन चालत नाही. लगेच सर्दी, खोकला वगैरे सुरू होतय म ते क्रीममुळे त्यात कशी लहान मुलांची छाती भरत्या नय हम्म, त्याच्यामुळं कस घरीच, हा
आणि क्रीमच हे केलीस ना तरी पण छान होईल ते.
हम्म, म्हजे मी पण आधी कर लग्नाच्या आधी करायचो आईस केक म्हणजे बाजारातून आणायचो प्रिमिक्स वगैरे आणि घरीच करायचो, म्हणजे कसा तो आपला अ अडीचशेचा केक आणण्यापेक्षा घरच्या घरी आपल्याला शंभर रुपयामध्ये वगैरे होऊन जातोय तो अर्धा किलो मध्ये.
युज करतात माहिती असतय ना आपल्याला मटेरियल आणि आपण बनवलेल अस कधीतरी जास्त टेस्टी लागतोय.
होय
चालतय करते मी तुला पुन्हा.
बर बर